हॅलो.
हॅलो नमस्कार भाऊ.
नमस्कार नमस्कार नमस्कार. काय काय चालू आहे कुठे आहे? हा.
कुठले आहे तुम्ही म्हणलं?
संभाजीनगरतचेत न ओ.
संभाजीनगरचे हा.
हो. छत्रपती संभाजीनगर.
अच्छा.
तुम्ही?
आम्ही पर परभणीचे.
परभणीचेत का?
हम्म.
अच्छा. काय बिझनेस वगैरे काय करता की शेती वगैरे करता?
शेती आहे आणि एक इलेक्ट्रॉनिक ची दुकान आहे.
अच्छा अच्छा.
ये सेगड्या वगैर कूलर वगैरा.
अच्छा. या असे इलेक्ट्रॉनिक् वस्तू विकत का.
हा. प्रेस वगैरे समजा इलेक्ट्रॉनिक सगळच आपल्याकडे
कूलर मध्ये कोणत कंपनीच कूलर चांगलाय ओ? अब.
कुलरमध्ये आता कंपनी तुम्हाला ते घेतल्या आवड तुमला.
बजाज कंपनी वा
हा. बजाज जास्त कंपनी आहे रेट व रेट पण तशी आहे त्याची.
नाही रेटला नाही बघा तू मा माणूस कस प्रोडक्ट वगैरे म्हणजे क्वालिट वगैरे चांगली पाहिजे माणसाला. त्याचं म्हणजे चांगलंच अ होन हो. मग त्याच्यामुळे ते आपण माणूस पैशाचा विचार नाही करत, त्या ठिकाणी त्या ठिकाणी माणूस कसा आपली सर्विस वगैरे चांगली पाहिजे.
हा ना ते आहे तुमचं बरोबर. ह तुम्ही काय करता
कती करतो भाऊ
अच्छा मग शेतीच काय तिकडं पाऊस वगैरे पडलाय
नाही अजून पावसाचीच वाट बघतोय आम्ही पण पाऊस काही पडत नाहीये
हा
पावसाचीच वाट बघण चालुय सध्या
हम्म
पाऊस पडला की बरं होईल मग लागवड वगैरे करू
ह ना ते
पण लागवड करायला काय ते मन हो मन लागत नाही काही भाव भेटत नाही काही नाही मालाला
नाही आता सगळी करता तसच आहे
हम्म मालाला तर भाव भेटला ना मग शेती करायला सुद्धा मन लागत
हा टाईमावर भाव भेटत नाही ना जेव्हा आपल्याकडे माल असतय
हा जेव्हा नसतो त्यावेळेला असतो
हा ज्या ते शेतातच असत त्या खूप भाव असतो त्यांचा
हा जेव्हा आपण काढल तेव्हाती भाव कमी होऊन जातो
हम्म टाईमवर भेटत नाही ना भाव
तेच तर गोष्ट झाली आता
नकी तर आहेच हो बाकी कसले छंद तुम्हाला एखादे आवडणारे
काय आमला मुलीचा नांद
मुलींचा ना सोडून दुसरे काही एखाद्या खेळ वगैरे काही
खेळगळा मला कबड्डी आवडत होता पहिले खेळ
कबड्डी
कबड्डी म्हणजे सगळ्यात जास्त खेळला जाणारा माझा खेळ म्हणजे कबड्डी होता नंतर मग मी क्रिकेट खेळायला लागलो क्रिकेटमध्ये मग क्रिकेट बऱ्यापैकी खेळत होत एवढं काही म्हणजे ते नव्हतं
हा
म्हणजेवढं भ पण नत आणि एवढ हलकं पण नव्हत अस हम्म म्हणजे बॉलिंग एक नंबर होती माझी बॉलिंग पण मी आता बॉलिंग वगैरे सगळ विसरून गेलो होतता आता ज जवळपास ती चार वर्षापासून नाही खेळलो
अच्छा अच्छा
चार वर्षापासून बॅट आणि बॉलचा संबंधच नाही आपल्यासोबत
म नाही ना आम्ही आमच्या इकड खेळत होतो आम्ही पण क्रिकेट आम्हाला हे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल चांगात खूप
हम् हम्
आता कसं पोरं बाहेर गेले गाव सोडून काही शिक्षणाच्या मागाला लागले तर त्यामुळे थोड कधी कधी खेळणवते
शिक्षा
हा शिक्षण तर आयुष्यासाठी गरजेच आहेत ना
हम्म
आता सध्या काय गावात जेवढं राहिल ते व्हॉलीबॉल वगैरे खेळत होात
हम्म हम्म
हम्म बाकी
आमच्याकडे नाही खेळत व्हॉलीबॉल वगैरे आमच्या गावामध्ये अजून
नाही ते तर आवडस तीवऊ छंद असते कोणा कोणाला.
फुटबॉल वगैरे खेळत मुलं फक्त.
आणि आमच्या गावात फुटबॉल वगैरे नाही खेळत ना.
आमच्याकडे ग्राउंड वगैरे भरपूर मोठे आहेत ना त्याच्या मग फुटबॉल खेळतात व्हॉलीबॉल नि खेळत.
आमच्या गावात तसं क्रिकेट वगैर आणि व्हॉलीबॉल
आणि तिकडे दोन एक त ग्राउंड आहे मस्त मुलांना खेळण्यासाठी त मस्त मुलं तीथे खेळत असत कायम.
हा आता तर समजा लहानच मुलं जास्त खेळतात. सोबतचे तर सगळे बाहेरच गेलेले आहेत.
मोठ्या मुलांसाठी दहा एकरच ग्राउंड आहे आमच्या गावामध्ये.
हा.
दहा एकरचा ग्राउंड आहे त्याच्यामध्ये मुलं क्रिकेट खेळतात मोठीे.
हा मग तुमच्या इकडे कधी कधी टुर्नामेंट मॅचेस वगैरे होत असतात ना क्रिकेटची.
नाही मग त्यासाठी मोठे स्टेडियम वगैरे आहेत ना.
हा स्टेडियम मध्ये का?
हम्म ते स्टेडियम मध्ये होता.
हा तुमचं गाव मोठं आहे नवं.
हम्म नाही आमचं गाव छोटं आहे पण ते आ कन्नड शहर मोठं आहे ना.
हा ना तेच
हम् ते शहरामध्ये तिथं स्टेडियम वगैरे आहेत तिथं मग तिथं होतं सगळं.
नाही आम्हाला तेवढं काही मोठं नाही पण खेळतो कधी कधी क्रिकेट व्हॉलीबॉल रेग्युलर पोर खेळ- तात.
आता पावसामुळ थोडं कस ग्राउंड ओला झालेला असतो तर खेळता नाय येत पावसाळ्यात.
आमच्याकडे मग पावसाळ्यामध्ये मुलं जास्त खेळतात
हा ते शेते न तुम्हाला मोठा अस
नाही म ते एवढं चिखलामध्ये खेळतात ते, सकाळपासून जे सुरू होतात तर दाय संध्याकाळपर्यंत ते जागेऊन सुद्धा हलत नाही.
नाही तर आपल्या ह्याच्यात छंद असतात ना सगळ्याला
हा ते जेवण वगैरे सुद्धा करत नाही डायरेक्ट एवढं अस म्हणजे प्रॉपरली खेळता मुलं
हा कस आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये सगळ्यात जास्त क्रिकेटच आवडत आहे.
हम्म क्रिकेट जास्त आवडतायत.
क्रिकेट आता स आयपीएल वगैरेची टीम तुम्हा कोणती टीम आवडते तुमाला
आर सी बी चे फॅन होतो आम्ही
आर सी बीचे फॅन आर सी समजा लगातार दोन ट्रॉफी जिंकल्या तुम्ही हम्म आता आर सी बी टीम भारी पण झाली ना.
हो मग आम्ही फक्त विराट कोहलीमुळे आर सी बीला सपोर्ट करतो, आम्ही बाकीच्या टीम्स आम्हाला. काही संबंध नाही एवढा म्हणजे नाही विरोध तर कशालाच करत नाही आम्ही ना आम्ही विराट कोहली म्हणजे हेला रोहित शर्माला विरोध करतो ना धोनीला विरोध करतो.
नाही ना ते विरोध करून काही होणार नाही ना, समजा आप सगळे तर आपलेच प्लेयरेत आपल्याच देशासाठी खेळतात.
हम्म आपल्याच देशासाठी आम्ही फक्त पहिल्यापासून आवड होती बा आपल्याला विराट कोहली म्हणून तो ज्या प ज्या पार्टीमध्ये आपण त्या पार्टीमध्ये असं.
प्लेअर आवडता असतच ना सगळ्यात
तसं त्याच्यामुळे आपण आर सी बी म्हणलं तर मग आर सी बी ला सपोर्ट करतो.
तर आता काय पुढची टीम भारी झाली पुढच्या वर्षी पण जिंकू शकते.
पुढच्या वर्षी म्हणजे आता इथून पाच लगातार ट्रॉफी आर सी बी च जितणार.
हाव तस पण होऊ शकते. आर सी
हम् होणार म्हणजे शंभर टक्के होणार.
हा आता कस आहे मुंबईची टीम पण थोडी वीक पडलीय. चेन्नईची पण काही तेवढी खास नाही.
आणि इथून पुढच्या पाच ट्रॉफ्या लगातार आर सी बी जितनार.
हा प्लेयर भारी आहेत बॉलिंग लाईन चांगली झालीय.
हम्म हम्म
विराट कोहली चांगला खेळालाय पुन्हा.
विराट कोहलीचा जोश एक नंबर आहेत. म्हणजे विराट कोहली कसा आहे माहितीय का, हा स्व स्ता साठी नाही तर तो त्याच्या टीम साठी खेळतो.
हा
नाही बाकीचे प्लेयर तर कस असतं ते स्वतासाठी खेळता.
हा नाही नाही विराट कोहली पहिल्यापासूनच भारी खेळते आणि पुन्हा देशासाठी पण खूप केले आणि पाकिस्तान सोबत मॅचेस जिंकवलेले आहेत. हा.
हे बाकीचे कस स्वतःच बघ स्वतःच बघून नसत ज मत आपल्याला समजा जर बिझनेस वगैरे करायचा असला व्यवसाय वगैरे करायचा आपल्याला तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला स्वतःच बघून नाही जमत कधी म्हणजे आपल्याला फायदा येऊ शकतो कधी तोटा येऊ शकतो. आपल्या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागतात.
हा वेळेनुसार वेळेनुसार चालावंच लागते मानसाला.
हो प्रत्येक गोष्टीत फायदा बघून किंवा प्रत्येक गोष्टीत तोटा बघून नाही जमत.
नाही ना तेच तर ते इथ व्यवसायाची एक मेन गोष्ट झाली समजा पायाच य तेे.
हो हो तेच ना.
कधी तोटा होणारच आहे.
नाही. ते झालंच पाहिजे तेव्हा ते बिझनेस वगैरे म्हणजे आपला व्यवसाय सक्सेस होतो. म्हणजे यशस्वी होतो. नाही तर आपण जर एकच गोष्ट धरून बसलो तर मग ते आपल्या गोष्ट सक्सेस होत नाही ना.
हो ना ते पण आहे.
हम्म, हम्म. मग बाकी वगैरे काय चालू आहे तुमचं?
बाकी काय नाही आता समजा पेरणीला सुरुवात करायची.
अच्छा अच्छा.
हम्म तुमचं काय?
आमचं काय आता सध्या पावसाची वाट बगतोय पाऊस वगैरे पडला की पेरणी वगैरे करू.
हा.
पाणी वगैरे पडला की पेरणी झाली की मग मस्त थोडं फिरायच मूड थ म्हट फिरून येऊ थोडंफार
हा फिरायला कुठे जाण्याचा प्लॅन केलंय ग
अं माझ्या मते तर कोकण मध्ये जायचा विचार आहे माझा
कोकण हा कोकण भारी आहे फिरायला
पावसाळा म्हटलं की कोकण किंवा नाशिक नाशिक हे चांगले आहेत हरिहरला जाण्या
हरिर हरिहर हा हरिहर ला जाण्यासाठी
अरे यारला जाऊ मग आपण येत असेल तो मी तर
हा जाऊत ना तुम्ही मला सांगा फक्त माणूस चांगला भेटला कि जाता येतो कुठं पण आपल्याला आपल्या जवळतच आहे तु मी
जसं नियोजन असेल तसं मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकतो
हा चालेल चालेल
बर चालतंय ठीक आहे मग कळवतो ठीक आहे